हॅलो हॅलो हा बोल हो येतोय आवाज हा बोल
काय चाललंय
काय नाही बघ बसलीय मी आता आवरल आता आता बसलीय निवांत आता मुलांची वाट बघत बसलीय
हम् हम्म
हम्म काय मग मी म्हणत होते जरा इकड तिकडं कुठ तरी छोट्या सुटीत देवीला यायचंय कोल्हापूरला मग तिथं अजून काही हाय का असं जाता येण्यासारखं
भरपूर आहे
होय का मग मला जरा सांग की काय काय कस आहे आणि किती वेळ लागतो गर असं
म्हणजे आता आंबागाय अ आता आमच्या इकडं मोठ्या प्रमाणात म्हणजे असं प्रसिद्ध देऊळ आहे कोल्हापुरात आंबाबाईचं
हो हो हा
पप्पांनी
कारण कसं तिथलं मोस्टली सगळ्यांना देवळ एवढंच माहिती होत पण तसं बघितलं तर कोल्हा मध्ये बरंच बाकीचं पण काय काय आहे ना बघण्याच मग तस त्याच्याबद्दल जरा असल तुला माहिती तर तिथ थोडस फार माहितीय कोल्हापूर म देवीचं मंदिर रंकाळा पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुला काही छान छान माहिती आहे का तिथलं छोट्या छोट्या जरी ठिकाणं असल तरी
वॉटर वॉटर पार्क आहे एक
होय का अ रे वावा ते कुठल्या कुठे येत
वॉटरपार्क म्हणजे कोल्हापुरातच की तिकडे कागल मध्ये कागलच्या पास कागल पण आता वॉटर पार्क छान झालाय
हा हा कारण कसं आता मुलांना घेऊन जाता येतं ना अशा ठिकाणी वॉटर पार्कमध्ये वगैरेले की मग एन्जॉय करतात ना मग
हो भरपूर ऍक्टिव्हटीज आहे इकडं राधानगरीकडे पण आहेत वॉटर पार्क आहे छान आहे तिकडं बारक्या पोरांचं
हा हा हा् आणि काय मग तिथलं फेमस काय कोल्हापूरच
काय म्हणजे खायमधलं काय हच्यातलं म्हणजे बघा बघाय
बघण्यामधलं सांग खाण्यामधलं आधी बघण्यामधल अच्छा म्हणजे स्नॅक टाईप म्हटलं तर मिसळ कोल्हापुरी मिसळ म्हणतातच झणझणीत मिसळ असती कोल्हापूरची
बघायसाठी कोल्हापुरात अशा महाल कोणत तर आहे काय नाव आहे मला आठवणा ते पण छान आहे बघायसाठी बारक असं शिवाजी महाराजांचा
हा हा हा बरर
हम्
आणि मग तिथं खाण्यासाठी वगैरे म्हणजे स्पेशल डिश वगैरे काही
कोल्हापुरातलं हम्म आपलं ढोस पेपर ढोसा पण भारी असत
होय का अच्छा हा हा आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा एक मी आहे नुसतं ऐकून आहे बघ तर मी खात नाही पण माझे मिस्टरांना खूप आवडतो बघ तांबडा पांढरा रस्सा
हो छान ते पण ह प्रसिद्ध आता कनेरी मठ पण केवढं भारी झालंय मुलांच बघण्यासारखं आहे
हो हो मी काय खूप म्हणजे खूप अगोदर गेले होते म्हणजे तेव्हा एवढं सुरु होत आणि तिथ नवीन नवीन तयार करणं आता अजून छान तयार केले खरंच जायला पाहिजे कनेरी मठला म्हटलंय
हो कनेरी मटला पण छान आहे भार आहे तिथं बघण्यासारख्या भरपूर पूरा क्टिविटीज आहेत
हा हा हा
का
इथे कसं असतं की कोल्हापूरची लक्ष्मी केलं की ज्योतिबा ते असत
हा आणि पन्हाळगड पण छान आहे बघायसारखं
हा पन्हाळा पण आहे पन्हाळा अगदी म्हणजे कसं पूर्ण वरती गेल्यावरती पूर्ण प्लेन आहे असं असं घड आहे ना तू काहीतरी् कारण मला पण आता काही आठवत नाही एवढं
मी पण लहानपणी माझ्या मैत्रिणी सोबत गेलतो
हा त्यामुळे खूप आधी गेली त्यामुळे मला पण इतकं नाही आठवते
हो पण आता कनेरी मठ वर पण छान झाले आता मस्त झाले बघण्यासारखं वेगवेेगळा्या स प्रकार म्हणजे गाय हे बघायस ना
हा त्यांनी तिथल्या मूर्ती वगैरे खूप सुंदर केलेली अगदी असं वाटतं की खरंच उभे आहेत माणसं असं वाटत छान आहे तिथलं डिश तर आहेतच छान छान
हो
तांबडाबा आणि एक त्या तुमच्या काहीतरी चप्पल काय ना
अर हे जर पायतान कोल्हापुरी पायतान होय ते पण आहे
मंदिराच्या इथं गेलं की तिथ ते पार्किंगच्या बाजूला दुकानं आहेत तिथे सगळ्यात तीच मिळतात त हम् तसच ते आता चामड्याच्या असतात ताशा तर कर कर वाचतात
हो
पूर्वी घेतल्या होत्या आता छान वाटत तर तेच म्हटलं आता कधी गेलं की मुलांना तसल्या चप्पल घिऊन यायच्यात आणिण वेगळा प्रकार असतो ना जब्बा कुर्ता्या घातला की त्याच्यावरती चप्पल खूप छान दिसते ती एकदम
तुम्ही कुठे जात नाही फिराय
अग त्यांना एवढं आता काय मुलं लहान आहेत त्याच्यामुळे जास्त होत नाही आधी गेलेली आहे मी फिरायला पण असं एवढं इतकं नाही गेलेल लग्नाच्या आधीच गेली तसे नंतर काही एवढं नाही फिरायला कुठे गेलो नाही
मिस्टर जॉबला आहेत काय
हम्म ते कंपनीतच आहेत ते सिपलामध्येच येत हम्म कसं
जाता येत नसेल बाहेर फिराय
ट्ट्या जास्त नसता सुट्टी म्हणजे काढून खास हे करून मग, तेव्हाच, नाहीतर मग दिवाळीत असतात तेवढ्याच सुट्ट्या.
म तुमच्याकडं, काय आता बेंदूर आलाय तुमच्याकडं काय काय करतात? का नसत तोय सम
नाही असतो की मग पुरणपोळी असते मग अ आम्ही आमचा बघ महा महाराष्ट्रातला बेंदूर तोच तो तो ह्याच्यातला नाही पुन्य त वेगळा करतात आमच्या इकडे नाही
तसं नाही कर्नाटक बेंदोर आणि महाराष्ट्र बेंदोर
महाराष्ट्र महाराष्ट्रीय बेंदूरच
हा म्हणजे एकोणतीस तारखेचा.
हा हा बरोबर बरोबर.
काय काय करतात तुमच्याकडं?
आता आमच्याकडे तर काय ब हे नाहीये अम
हॅलो
ते एक कॉल येत होता
ऐकू येतंय न तुला? हा हा येते, हा हा सग कोणाचं तरी कॉल आला म्हणून मी, हे केलं
हो हो
हम्म हम्, मग आमच्या वेळी काय होतं बेंदूरला आम्ही बैलांना बैलांचं पूजन आता माझ्या आमच्याकडे काही शेत वगैरे नाहीय त्यामुळे बैलं वगैरे नाहीएत. मग बैलाची मूर्ती आणाय ची आणि त्याचीच पूजा करायची, पुरणपोळी करायची आणि ते काय म्ह आ त्याच्या शिंगामध्ये टाकतात ब ते तयार करते मी. आणि मग तसं आम्ही, तयार कर तो तसं, पूजा वगैरे करायची म्हणजे कसं त्या दिवशी अ बैलांचा सण आहे ना ना म्हणून फक्त बाहेर वगैरे मिरवणूक वगैरे असते. बाकी बैलांचे त्यांना रंग दिलेला असतो, सजवलेलं असतं.
हम
तसे मग बेंद तसा स सण साजरा केला जातो.
आमच्याकडं पण भरपूर चांगलं सण
हा पुरणपोळी तर, पहिली असतेच बै
मग तुमच्याकडं कानूले का?
हा हा
ह हॅलो
बोल की हा बोल
कानोली, खटुगळे काही करत नाहीत का म्हनलं?
करतात की करतात
हम हा
तेच ना म तेच म्हणलं ना मी हम् आणि काय तुमच्याकडे काय करतात?
आमच्यात पण कानुले आहेच ही.
हा हा तेच म्हणलं मग् आणि काय मग विशेष आणि तिथं वेगळं काय केलं जाते हो तुमचं शेत ते म्हल्या तुमच्याकडे पण असतील ना ग बैला आहेत का बैला आहेत का म्हणल तुमच्याकडं
हो पळवतेेत आमच्याकड
हो शर्यत पण असते का बहिलांची
होय
हा मग काय मग तर बारीच आहे की मग वेगळं काहीतरी
हो
हम्म त्यामुळे तुमचा सण जोरात असेल मग तेव्हा
होय
शेतात वगैरे छान
ह
कारण त्या दिवशी बैलांमुळेळ तर एवढं सगळं होतं आता जर आले ट्रॅक्टर किंवा हे पण पूर्वी कस त बहिलांमुळेच शीेत नांगरलं जायचं ना
हम्म हम्म
आता भरपूर सुविधा निघालेल्या आहेत त्यामुळे आपण बैलांना विसरून चालणार नाही पण होकी नाही
हम्म हम् आमच्याकडे गाव कि प्रमाण असते ना
अच्छा हा
ज्यांच्याकडे असेल का नाही त्यांच्याकड ते बकरा असते बकरा कापतात
होय का हा मोठ्या प्रमाण बरोबर मग सगळ्या जणांना तिथ आमंत्रण असेल तुम्हाला
हो आणि कोणतेच आणि त्याला म्हणजे त्याला आधी दहा दिवस अ हे रस्ता दाखवत्यात गावात अच्छा गोले एवडा
होय का अच्छा हे ला
मेन चौकातन ते हिकनड आसं गोल फिरूवून ते मस्त सजवून मस्त असतं आमच्याकड
छान आहे की बघायला पाहिजे एकदा